हॅलो.
हॅलो काऊ नसा काऊ नस हो म्हटलं न? चालू नाही घेलता का? हा हॅलो. हो नेट चालू नाही केल तर का म्हटलं?
हॅलो. हॅलो आला का आवाज हा
हो हो तुला येतो का? काून म्हटलं असं दिश ते चालूच नाही वय फोन. नेट नेट चालू नाही केलता का तु ना?
नेट च चालूच होत? ते कॉलच नाही लागत आहे कोणाला.
हा.
हा अटकता वाटतं हा.
हो आता लावला मी ना मग मधुराला सांगटला ते. जेवण वाचय स्वयंपाक झाला.
त आ
बघेल ते बाहेर फिरायला
बाहेर काही नाही असंच ते मम्मीचा रिपोर्ट हॉस्पिटलला गेल होत मम्मीचा रिपोर्ट आणायला
हो का काय निघाला
काही नाही नॉर्मल आहे थायरॉइडच चेक केलं हा.
म
पप्पा आले आताच घरी
तेकचजणी गते ना
आं मला तर हा मला स्कुटी आहे तर आम्ही गाडीवर जातो.
अरे बा आप स्कुटीवर नाहीेत का मम्मी नाही.
हा स्कुटीवर नेतो ना मापा.
बाप एवढ्या बीड मध्ये एवढ्या ट्राफिक मध्ये,
हो झाली आता सवय. दोन तीन महिने झाले मग, मी एका दिवसात तर शिकली होती गाडी.
हो का.
हा!
म पिकली पण बणतात ते रतच म जमतच ना!
हम्म!
भलेथ चालूत मी ते मला भीती वाटते.
इकडे भीड मध्ये पकडली बी होती मी एकदा,
हा ह.
ला पण गाडी माझी नव्हती म्हणून मला काही हे नाही बसला फटका,
ह कोणाची होती गाडी.
अ गाडी मम्मीच्या मैत्रिणीची होती.
ई तल नाही भेटला का फटका,
ला भेटला ना फटका.
हा!
इथूनही घेतते का मला आता.
हॅलो!
गाडी तुम्ही घेतली का?
हो गाडी घेतली ना दोन गाड
कधी घेतली गाडी म्हणत माहित नाही कधी घेतली म्हणलं गाडी माहती ह नाही. गाडी कधी घेतली माहित ह नाही.
खूप दिवस.
होती तू नंदूर आली होती तेव्हा ते वा्हाईटवाली.
शेतले होते.
हो का! ब गेल ते मगलं,
अ ते त्या दिवशी गे
हा हा
हॅलो!
ह हा बोल ना!
दवाखान्यात गेली होती.
हॅलो!
रिपोर्ट ते चेक केला ना सू सांगितली.
होऊ का हा!
ल सांगितलं होतं थायरॉइड चेक केला नॉर्मल आहे काही नाही.
हो का!
हम्म!
चांगलं जालना म
काही नाही आहे नॉर्मल आहे म.
आता झालं का मंग बंद.
तसे बोल.
सकाळी सकाळी तोच तो कॉल होता.
बााय
डब्याचा.
नाही ते नाही सांगितलं.
नाही ना.
हा.
उद्या गेले. मला बलिताईचा फोन आला होता.
हा हा
ां आता राजेश्वरीच म्हणून मी करतो म्हणे म्ह हां म ए एकच कॉल कमी आहे. एक कॉल अमृताला, एक कॉल तुम मग तुमचे उचलतो म्हण मी हाह हहह.
हह हाह अ हा
म ना एका वेळे चार वेळा बोलदते ना एका जनाले हॅलो एका जणाला चार वेळा बोलता येते ना, आपल्याला बोलता येते म्हटलं झाल का जेवण?
हम्म.
दोघीजणीच गेल्या होत्या दवाखान्यात.
आम्ही दोघी मे
आता
लेकराला आता खाली गाडी फिरवा हो म
आता त्यांनलाही वेळ नसते. म आम्ही दोघीच.
हो नाही हे बारक्याला ना गाडी गा कली टेन्शन नाही रा खाली गाडी फिर हो मी नाही विचारलं होत प्रवीण कती दूर कती दूरा आहे म्ह ते परराळी होऊन बीड हम्
प कोणत दूर बी हा
नाही नाही परळी किती दूर आहे म्हणे ट्रेन न बार्शी हूना आहे डायरे? मला मला सूचन कामल तिथून मणे हम्म
हो
नाहीलं सुधायचं काय आ मला तिथून बसून दे
ब तरच काय एकोडा बस कि ते दोन घंटे ह म्हण ते म्हणलं तिथून भीड मग परड येऊन येष्टीन जाला लागण ह्
हो.
बला म्हणे पहिलेच खतरनाक लोकयम तिकडे
आम्हीं खेळायला जातो म्हणे तिकडे.
झोपा. अहं.
आज तिनं, अ म्हणजे पूज्याला सांगलं आज, सांग व
कोणं?
मधुराला मधुरान सांगितलं म्हणलं पूजाले आज. ह
हां.
न कराच हं. मला वाटलं माह्या तिडल पहिलेच सांगायचं होत ती बिचारी. मला म्हणे आता सांगू नका म्हणे कुणाले. बाया लई डोक खातात बाया म्हणे. म्या म्हणे न सांगत कोणाले. बस झालं म्हणलं माह्या झालं इकडे. मी नही सांगत. कोणाले माया झालं बस झालं म्हटलं. मैत्रीणचं झालं, आमला काही टेनशन नाही म्हटलं. हो.
कोणाला सांगू नका म्हणे आता. अ मंग ते बरोबर आहे ना तिचं. तिचं डोकसं खाय लागते ना आप पल्याला काही समजत नाही. हे ऍप द्या उघडून, अन् फॉर्म भरून द्या अन् हे करा ते कर करा. अवघड ये आम्हाला काय घेण देणं नाही. म्हणलं बरं झालं मला सांगतल.
कोण्या आम्ही अमृतालाच सांगत होतो म्हणे फक्त. आम्ही घरी सांगीतलं की, ते बाली ताई म्हणायची की आमाल नही सांगीतलं आणि हे नाही म्हणून ते केलं. ते नाही सुनीलच नाव घातलं आम्ही हेन ते. सुनील आलाच नाही म्हणले काही.
मी प
नाहीच म्हणूस म्हणे सांगे मला स्वपनात आहे. डुबली. मला वाटल्यानी पैशे भरायच कामच नाही.
हं हं.
म म मग मला सांगितलं. म्हणलं पैसे भरायचं काम नाही तर करतो बाई मी. पैसे नाही भरत म्हटलं.
हं. दुसरं बोलायच होतं.
हा का? काय म्हण ते मग रेखा ताई? रेखा ताई म्हणे आलता म्हने फोन. रेखा ताई म्हणे, फोन आलाता म्हणे.
हो गेलतो, हो.
रेखा ताई म्हणे तुम्ही डब्बा लावलात, त मला अजून म्हणे दोन तीन डब्ब्याची ऑफर आली म्हणे.
हं हं, हा.
एकात ती म्हणे मला अजून दोन चिंदें ऑफर आली म्हणे, हॉलो.
अ.
रेखा ताई म्हने, आजुन म्हणे, दोन तीन डब्ब्यांची ऑ हा. होव का?
हम्म.
नाही खू, नाही खू. जेवन झाल का? जेवली का? म्हटलं.
पण नाही आता पप्पा पप्पासोबत जेऊ. पनाआता रिख होना देता.
ह आप हम्म. मस्त एंजॉय चालूये मतलब. हॅलो. मस्त एनजॉय चालू आहेय. हा मस्त एंजाय चालू मग त. म फिरायला गेल्यावर फिरता, पाणी पुुरी खाऊन येता तीकून.
नाय.
हम्म
ते आहे रिपोर्ट घ्यायच नांदना. पाणीपुरे खाऊ ये म्हणी.
हा.
दिली हा. ह
ह
बस
पण कच काम नाही म्हगता मम्मीले. काही नाही केल खायला, आमच्या सकाळ त भाजी चपात्या बनवल्या, काही नाही केलंय मणला खायले.
सकाळचच.
ह
हम्म हम्म. काढ, अरे अरे अरे अरे.
मजाय.
पगार खाण पडते. तुझ्याग नाही, सगळच खाणं पडतं आम्हाला.
मम्मी चांगल्या बनवते ना भाज्या.
अजीबात, हम्म. आता पण आज आम्ही कंटाळलो.
करत जाणा मग.
अरे तुमच्या आ तु तुमच्या हातची भाजी खायची, आता.
मी श मम्मीपेक्षा चांगली मम्मी एक नंबर करते.
बोला होता.
हा.
आह.
मम्मीच एक नंबर करते. ते माझी, म्मीच त करते म्हणल एक नंबर.
नाही आज तुमचा हातची खायचे
बरं या मग इकडे या म इकडे.
ह.
तसे आले तर काय होते म्हणजे.